आत मलाच लागला
हा आता लागलाय एकोणसाठ मिनिटं तिथं पडलं टाइमर माझ एकोणसाठ सेकंद बोलाय म्हणून
होय
होय एक मिनिटला पण एक एक सेकंड कमी होत अग
हम्
ह् त्या जाऊन काय करायला गेलतीस
हा हा
हम् ह ना
बाबांचा बर हाय ते उठलेल? का मिक्सर लावायला अस का काय?
सारखं लावलं आणि त्याला अस थांब म्हटलं तर त मुद्दाम करणार म्हण मी काय सांग ना
आ
आता त्याला जर थोडा वेळ का म्हणलं तर ते मुद्दाम लावणार ग म्हणून मी काही सांगितलं नाही त्याला ह
हा कण काय मिक्सर लावायाल व्हय?
ते नव्ह नाही ग भाजी भाजी आवडीची नाही आहे मग शेळ चपात्या त्याचा मलिदा करून खायला
ह
बडीशोपतेन बडीशोप साखळे झाल
काय म्हणालतीस तू ते नव्ह काय
मे महिन्यात तो ऋतू दीदी चा फो म्हला मॅसेज आलता
हा
तुषाराने सरफराचा आवाज आलाय म्हणजे ते सरफराचं नाव घेतलंय कोणतर त्यात
मग तिला रेकॉर्डिंग करून पाठव म्हणायचं
तुझा एकच मोबाईल आहे का?
अग घरात मम्मी
नाही ते क्लिनिक मध्ये आहे ग?
हम्म
मग तर त्याच्या हाईट व पेशंट असल्या कि काय करायचं? ते ना मग कोणत त्याच हाईट वर बोलले हाईट वर बोललाय ते का त्या? मी म्हणलो की म्हणाल्या ते त्या लोघांना त्यातले नाव ठेवल्या असं तसं मी म्हणलं आम्ही का हईट वर कधी बोललो नाही
नाही र आम्हाला हाईट सोडून, दुसर्या व्यवस्थेत की त्याच्यावर कशाला वाटल
ती म्हणाली नाही तुझाच आवाज आहे तुझाच आवाज आहे मी म्हणल नसल आम्ही तर काय हाईट वर काही बोललो नाही म्हणजे किती मग म्हनाल्या मग म्हनाल्या किती? ना आव ठेवल्या ग त्यांना
काय राव?
हो बेड काय म्ह जा म्ह काय बोलणार ना?
होय त्यांचा त्यांच्या संग बाई काय करायचं आपण,?
होय आणि त्या
काय नाही बघ अजून तेच कॉल करत बसल आता काय करू म्हणून?
हा हा. अगं त्या कार्या एप लई कुठल्या कुठल्या त बचत ते आम्हाच्या पण काय कायद बा त्याच्याबद्दल बोलत
हो होय मला पण काल अंगणवाडीच्या कुठल्या तर दो मॅड बाईच सर रेकॉर्डिंग आलत?
हम् के.
ऐकत बसलेल आपलं ते आणि घरात काय वलेबला नेटवर्क नसल्यामुळे क ट्रान्सपिमिशन टास्क? डाउनलोड ऑप्शन आला की नाही आता पुढे पुढे गेला
पुढं गेले,
हा सॉरी तुला नाही ना आलेलं तुला काय सांग रिप्लाय दिला होता मॅडमांनी? काय झालं ते
नाही दिल्या पर
काण नव्हे होत रे आता ते ग्रुपवर काता हा तेच करायला पाहिजे करून बघ पर्सनल मेसेज
हा कळत किती
हा अगं त्या हिन कसला तर हे काढलं बघ
काय?
अ हे कायच नाव? ग्रुप ग्रुप. स्वामी ही डिझायनर
हम् ै रीव झाल काडू
चैतालीन अगं नाही आज आज अड केल्या ग लई जणांना आज काढल्या ग
अग आता मला, मला चार पाच वेळा मेनशन चार पाच वेळा मेला मेन्शन केल्या, स्टेटस ला
होय आज मला ऍड केलं आणि आज मेन्शन केल्या बघ
हम्म हम् हम्.
त्या म्हणजे त्या ग्रुपमध्ये मी आता काय मेन्शन करत्याय
नाही मला पहिली यादी केल्या, एक सत्ता आठ दिवस झाल जास्तच आज कोणाकंड तरंबर घेऊन गेले असेल माझ्याकड होता ते नंबर
नाही माझा नंबर सेव्ह आहे त्याच्यावर माझा पण नंबर सेव्ह आहे त जस वेस्ट येतच दिसतात मला ते सरांच्या बडडेच्या वेळी आपण घेतलेल नव्हत काय नंबर
हा बरो
ते-
हम्म घर घराच काय घराच नवीन बांधकाम पडणार आहे- का आता फक्त पाडणार- काय नाय मी थोडे दिवसाणी बंद-
होय आता फक्त पुढच जे जुन लयी जुनागर त्या भिंती पण पाडायचे आहेत पहिला ते विहिरीच्या कड्याला आहे ते पडायला आलेली नाही ती साईडचे तिला तसलं अर्ध जरा मागाला त्यातलं क काहीतरी हा- ते देयच तुला तड
हा काय हो-
ह
तुला का त आणि मग ते झालं मग मोजले ते नाही रा मोजले करायला येणार आहेत ग येण्यासाठी मग त्याच्यासाठी ते काढायच
हा- हा -हा-
मग ती आमची छोटी आजी राहत ना इथ जुन्या घरात पुढं मग ती जाणार आहे आता सोडून
चपात ते दीडा नाही एकच आहे हम् हा त्रास विषय ह अजून काय बाकी्य का -काय -काय -क -आज जेवनाला
ह जेवण नाही अग काय चपत चपाती केल्या भाजी कशची केल्या काय माहिती नाही मी-
ह् आमच्या भिली आहे बा रामलिंगला
भेंडी आगा आमच्यात सकाळी केलती भेंडी
हा- ह राम
रामलिंगला गेला हो तुला पण दिसतात त्यास ह मी पण आपण पण आता पावसाळ्यात जायला पाहिजे हो तो का नाही-
हो -हो म्हणजेच आपण पण काय म्हजे गेलोच नव्हतो
आता गेलो तर ग आपण
हम् -हम जाऊया की जाऊया कुठ कुठ जाणार र आहेस ग-
अगं इकडं जायचं सोडून तिकडं जायचं ग-
हम्- चालते तस पण काही अग इकड- इकड- इकड -जायला गा ड पाहिजे
होय गाड्या दोन तरी पाहिजेत चौघी जाणार
हम्
हो हो हे करायचं ग मग काय म्हणतात त्याला कोल्हापूरला जायला गाड्या लागत नाही सांगलीला कुठली तरी कुठ कुठपर्यंत तरी जात अस की बस नाहीच कुठे तर पण जात ना आणि तिथलं पुढं चाला.
तितन लई लांब आमच्या मावशिच्या घरला जायला लागून लांब. तेज्या पुढ तेवढं रामलिंग.
होय, तिकड किंवा धुळेसवरला धुळोबाला जाऊ शकतो. आता कसं आहे. पाऊस पडला काही सगळं हिरवं हिरव हिरव झालं अस भारी वाटतयं अगं.
तेच की.
दोन दि अ दर अ असं कुठं तर.
हॅलो.
दोन गाड्या पाहिजेत.
कुठं पण दोन गाड्या असत तर मग आपण जगात कुठं पण गेलो असतो.
व्हयं एकच गाडी आहे ग तुझी.
तीच ते.
सगळे जेवल्यात मीच एकटी आत उभारलोय.
थोडा वेळ अजून बोल आणि मग जेवायला जाता आठ मिनटं झालं.
नाही तसा विषय नाही. तर एवढं उभा राहून पण काय बोलू सुचना झालयं आणि मला इच्छा पण होइना. जेवायची भेंडीची भाजी बघून. नुसतं बसायचं खायचं बसायच हा. हॅलो.
तेच झालंय बाई माझं तर तुझ्या वरं. हॅलो
हे नुसता बसायचं, खायचं बसायचं, खायचं ढोल व्हयचं पॅनटा बसनात.
ढोलीवालास तू अग मी ढोली पण होईना झालोय.
ह्म्म्म. तो ढोली पण होईनास झाल्या न्हवं.
होय.
टेन्शन घेतल्यासं की काय.
तुझ डाय कसलं टेन्शन घेऊ तुझ डायट.
थांबय एक मिनिट थांब किती चपाती खाल्लाय. मग मम्मी खाऊ शकत नाही. अन बापू. बापू. बापू पण आणि नाही केलं कायं मग बापू हा बोल गं.
तू काय काय करतास ते मला सांग ते ते मी करतो म्हणजे मी ढोली होतोय.
कायं नाही करत मी गप्प बसून बिना टेन्शनचा नुसता खात. अस.
बिना टेन्शन मी पण बिना टेन्शनचं. उठतोय दहा वाजत फोन घेऊन बसायच. जेवायचं फोन घेऊन बसायचं. संध्याकाळ होत्या कणिक मळ तर मळाचं. लोटून काढायचं परत फोन घेऊन बसायच. परत जेवायच टाइम होतेय जेवायचं परत फोन घेऊन. अन झोपायचं.
ते माझं पण तसल फालतू मोबाईल घेऊन बसायचं मोबाईल घेऊन बसायच. मोबाईल
तेच चालय आणि घरातल्याच शिव्या तेवढं खाते बघ मोबाईल घेऊन बसत्या मोबाईल घेऊन बसत्या. आता एक सांगायला कारण आहे ग काहीतर काम करतोय काम करतोय म्हणून
जरा चाल ठेवू का? हॅलो
हा थांब की बारा मिनटं होऊ देत.
हम्म बरोबर. बरोबर बारा वाजून बा रा मिनटं चार सेकंडला कट होतो. आता जरा भाहिर गार वाटायले, बाहिरच, बाहिरच बसू वाटालय.
बाई मला बाहेर बसून, बसून थंडी वाजल्या, कवापासनं अंगावर काटे आल्यात.
मला आता भहिरा ताललोन मला भाहिरचं हूभारू वाटालय. आ छान गार वाटा हम्म गॅसपशी होतो बाहीर आल्यावर हे हे ज्या पाय लागत वाटतं हिमालय मध्ये
होय आता काय करतो उ
चालतंय की कर काय विषय नाय.
अं तुला पण येतील टास्क, तुला आलं तर आणि तुला हूड त्या पाहिजेत कॉल करायला,, तू उठतेच तिला कॉल करू शकसेफीला कॉल त्यास मला करू शकत्यास आं
करू शकतोय की.
तेच की तुला हायतं ग आम्ही दोघी, माझ्या वेळी मला कोनचं नव्हतं हुडकून-हुडकून दमलो.
हा ते पण काय ते तसं म्हणाय नाय पाहिजे आ लिमीट सपल्या म्हणून .
होय कारण मोस्ट सगळ्यांची लिमिट संपल्याच ग आता माझी पण, नाजियाची पन सपल्या, त्यामुळे तुझी पण सपल्या, त्यामुळे फोन कुणाला
होय बरोबर. तो आता पप्पांच्या नंबर वर एक हा.